हॅलो, हा बोला की हा येते येते बोला की.
एकच मिनटं हा डोर ओपन कराले मी.
हा.
ठीक आहे. ह बोला काय चालूय आणखीन?
काही नाही हो निवांत की.
हा हा ठीक, मी आहे अ म्हणजे ब्युटिशियन आहे मी. प्लस मेकअप आर्टिस्ट आहे अम्म.
बर ठीक आहे म आता काही ऑर्डर वगैरे येतात का नाही तुम्हाला?
अ म्हणजे आता मी माझं स्वतःच काय पार्लर नाहीेये, त्यामुळे मी होम सर्विसेस देते जास्तीत जास्त. आणि आता तर काय ब्रायडल सीझन नाही आहे आपला. त्यामुळे सध्या तरी मी घरीच आहे.
हा हा हा.
हम्म तरी पण तुम्हाला काय म्हणजे काय प्रॉब्लेम असले वगैरे स्किन वरती किंवा. हेअर ला काय प्रॉब्लेम असले त सांगू शकता मी त्याच्या तुम्हाला म्हणजे, उपाय सांगू शकते घरगुती किंवा
अच्छा. हम्म हम्म, तसे काय नाही प्रॉब्लेम सोडा. आहेत व्यवस्थित, हा आणि
एक, अम्म तुम्हाला मिसळ जास्त आवडते असे बोलला ना?
होय मिसळच की.
हा ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मी एक रेसिपी सांगतो मग. म्हणजे माझ्या पद्धती मी जशी बनवते ना घरी. ती सांगते तुम्हाना पद्धत पहिला मटकीला मोड आणायचे. अम्म घरचीच मट किंवा आम्ही वापरते बाहेरच विकतचे वगैरे का मोड आणत नाही आम्ही विकत घर. ची मोड आलेल मटकी मटक्या ला मोड आलेल घ्यायचे ते पाण्यात. एका साइड ला हळद आणि मीठ घालून पहिला उकडून घ्यायची ती मटकी आणि त्यानंतर सुक्कं खोबरं घ्यायचं सुक्कं खोबरं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं वेगळं करायचं सगळं वेगळंवेेगळं पहिला चिरून घ्यायचं त्यानंतर ना सुक्कं खो बरं बिन तेल घालता फक्त सुक्कं खोबरं भाजून घ्यायचं सुक सुखच कडईमध्ये किंवा भांड्यात तुम्ही कौशात पण भाजणार आहे त्याच्यामध्ये ते भाजून घ्यायचं वेगळं सुख्खं. त्यानंतर ते साईडला काढायचं आणि त्यामध्ये थोडसा तेल घालायचं त्याच भांड्यात. आणि त्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा लालसर एकदम होसपर्यंत म्हणजे करपवायं पण नाही आणि जास्त कच्चा पण ठेवत सोनेरी रंग यायला याल त्याला सोनेरी रंग याल त्यानंतर मग टमॅटो शिजून घ्या त्यामध्ये ट टोमॅटो पण भाजून घ्यायचा. हा ते साइडला त्यामध्ये आणि आलं, लसूण आपण जे निवडलेले अस ते ना मसाल्यासाठी हा ते आलं, लसण पण त्यामध्येच भाजून घ्यायचं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं भाजून घ्यायचं तेलामध्ये परतून घ्यायच आपण.
परतून घ्यायचं हा.
तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर हे सगळं गार झालं ना मशी म्हणजे आपण जे भाजून घेतलेला मसाला
हा हा.
त्यानंतर मिक्सरला सगळं वाट टुन घ्यायच सुक्कं खोबरं, कांदा, टमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला वाटून बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची त्यानंतर मग अ फोडणी तयार करायची पातेल्यामध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये सगळा हे मसाला घालायचा मसाला घालायचा आणि हे घ्यायचं शिजवून घ्यायचं तेलामध्ये व्यव स्थित आणि त्यामध्ये थोडस चिकन मसाला म्हणजे टेस्ट साठी मी तर तर मयो म्हणजे चिकन मसाला घालते हा ठीक आहे. चिकन मसाला आणि गरम मसाला हे दोन्ही घालायचं मग तिखट मीठ, हळद धनेपूड हे छान असं म्हणजे भाजून घ्यायच तेलामध्ये ते मसाला पण.
हा.
आणि त्यानंतर मग आपण जी मटकी उकडून घेतलेली आहे ना अ हळद त्यांनी मीठ घालून शिजवून घेतलेली ती त्यामध्ये घालायची ओतायची सगळी.
अच्छा
आणि आपुण म्हणजे आपूण जास्त तर काय घटघट चांगलं लागतच नाही मिस तं मग आपण दुसरीकडे भांड्यात आणि पाणी गरम करून त्यात आपल्याला जेवढं म्हणजे आपण ज्या माणसं चार माणसं आहेत सहा माणसं आहेत त्या हिशोबाने आपण गरम पाणी घेऊन त्यामध्ये घालायचं. आणि गरम गरम मग अ पहिला अ झाल्यानंतर मग पण ब्रेडच खातोय जास्तीत जास्त. म परत ते प्लेट तयार करताना आपण त्यामध्ये पहिली मटकी घालायचं त्यावर कांदा आणि खरसाना हे घालायचं. त्यावर मग अ रस्सा ओतायचा मिसळचा आपण केलेला. रस्सा वतल्या या नंतर लिंबू साईडला ठेवून काही दही वगैरे काही वापरत नाही. लिंबूच वापरतो आम्ही हा. लिंबू आणि ब्रेड सोबत गरम गरम छान कोथिंबीर घालून सजवून खायला द्याचं एक नंबर लागते. हा खरं झणझणीत पाहिजे.
होय. आता तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी पण करून बघ ते एकदा आणि तुम्हाला पण मी कशी होती म्हणजे त्याचा प्रतिसाद देते तुम्हाला.
हा ठीक आहे चालेल करून बघा या पद्धतीने. म्हणजे आपण जे मसाले भाजून घेतलेलेत ना तेलामध्ये सुकं खोबर वगैरे असं छान घमघमाट असा सुटलेला असतोय मसाल्यांचा. बोलायचं काम नाही. हा, ठीक आहे. तुम्ही कोल्हापूरमध्ये तुम्हाला आणि कोठ म्हणजे फिरायला वगैरे कुठं आवडते काय?
हो पन्हाळा. आपलं आहेतच की पन्हाळा, गगन भाव गगनगिरी ती
काय आहे म्हणजे मी कधी गेलो नाही पन्हाळ्यावरती
पन्हाळ्यावर ती गेली, अहो पन्हाळ्यावरती धान्यांची कोठार आहे. शिवाजी महाराजांची तोफ वगैरे ठेवून म्हणजे जे तोफेतून गोळे सोडलेले आहेत ती तोफेंचे निशान आहेत. परत धान्यची कोठार आहे, जिथं धान्य साठवत होतीत. ते आणिक अ म्हणजे त्यांची गुप्त अ गुप्तहेर जागा अशी काहीतर म्हणतात. ती एक आहे तिथे म्हणजे पन्हाळा किल्ला जसं महाराजांनी ताब्यात घेतल्यात तिथं मग बाजीप्रभूंच अ तिथं पुतळा पण आहे एक. अं बा बाजीप्रभूंचा आणि बघा एक बाग आहे त्या बागेत सगळे असं म्हणजे शिवकालीनचं सगळी आणि आता तिथं थ्रीडी शो दाखवतात. की पावनखिंड म्हणजे पन्हाळ्यावरून पावनखिंडला कसे गेले महाराज वगैरे. ते सगळं दाख त्या तिथं हम्म त्यामुळे कसं ती ऐतिहासिक अ म्हणजे ऐतिहासिक जा-जागा आहे नाही का ती, त्यामुळे आम्ही जातोच तिथे. कितीही जरी कंटाळा आला तरी आणि असं ऐन पावसाळ्यात जायचं. पूर्ण हिरवं झालेलं असतं
होय ना? मग आपण पावसाळ्यात पण चाललोय सोडा. कारण आपण रायगड किल्ल्याला वगैरे सगळेजण पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त भेट देतात.
पण कसं आहे तिथं पाय वगैरे घसरायची जरा शक्यता जास्त असती. खरं मस्त आहे म्हणजे तो जो दृश्य आहे ना किंवा त्याचे न चर्त जे अम्म म्हणजे काय म्हणता हा देखावा आहे ना तो एकदम वेगळाच असतोय ती झलकच वेगळी असती. ए पा हो हो मस्तच. होय. आणि कसं हम्म हा तिथं जाऊन बघूनच त्यात तुम्ही मंदिर वगैरे आहे तिथं.
आणि सांगितल्यात. पन्हाळा असा आहे, असा आहे, असा आहे. खरी कधी जाण्याचा योग आलेला नाहीये. कधी तरी मी जातेस खरं योग वेळ काढून घ्यायसाठी
हा कोल्हापूर मधून जवळच आहे त्यामुळं काय एवढं टेन्शन नाही. हो रंकाळ आमचा अक्षरशः लहानपणापासून आम्ही तिथं हाय म्हणजे मामाचं गाव तिकडचं आहे ना माझ्या मम्मीच माहेर, मग माझा आजोळ तिकडचं. होय म्हण म्हणजे लक्ष म्हूऊन आहे गाव. मग तिथून फक्त एक किलोमीटर चालत गेलं ना तिथं तिथूनच जवळ आहे, मग तिथून कसं सहा तिथून त्यामुळं कसं आम्ही अ दिवाळीच्या सुट्टीला वगैरे मेच्या सुटीला गेलं की आम्ही रंकाळ्यावर जातोच. त्यामुळे आम्हाला रं काळा एवढा हाय, म्हणजे आता अजूणपण असं
हां म्हणजे ते तलाव वगैरे असं बघण्यासारखंच आहे आणि परत सूर्या स्ताच्या वेळेला वगैरे असलं छान दिस तर हां. ते प्रतिबिंब त्याजं पाण्यात पडलेलं असतंय.
होय होय.
एवढं छान वाटते ना सूर्यास्ताच्या वेळेला, आ मीपण गेले होते गेल्या महिने महिने म्हणजे दोन तीन महिने झाले असतील तरी पण जाऊन. सूर्यास्त झाल या म्हणजे आम्ही आंबाईचं वगैरे दर्शन घेतलं. त्यानंतर मग रं काळ्याला गेलो. मी माझी मैत्रिण होते. आणि तिथं गेलो मग आम्ही पाण्यात सपारी ती आल्या आहेत ना बोटिंगचं त्या सप बारीक हां. त्या मध्ये त्यामधून गेलतो आम्ही तलावामध्ये फिरण्याला. मग सनसेट होत आलता अस सलं छान दिसालतं ते, तिकडच्या साईडची ती झाडं एवढी मोठी मोठी या त्यातनं सूर्य तेवढाच डोकावत होता. एकदम म्हणजे अस स्वर्गच स्वर्ग स्वर्ग स्वर्गसुख असं वाटतंय ना, तसं वाटत होतं ते. कसलं भारी मीनं त्याज फोटोज वगैरे घेतले तेजं.
अच्छा. पण कसं माहितीय का, म्हणजे हे एक वेगळं असत सोडा आणि ज्या वेळेला समुद्रावर जातो किंवा
समोर समोर बघते ना
ते एक वेगळं सुख असतंय, होय होय. आणि मेन म्हणजे कसं म्हणजे हे पण मस्तच आहे आणि अ आता अ हेजं काय ते आपलं म ज्योतिबा मंदिर पण आहे तिथेच कोल्हा
होय ज्योतिबाचं मंदिरला आम्ही पण जातोय की आधीमधी. तुम्ही जाताय काय जोतिबाच्या डोंगराला?
नाही एवढं नाही जाईत. आम्ही नाही जाय नाही नाही. आम्ही महालक्ष्मी मंदिर, रंकाळा, आदमापूर हेच केलं.
हां जास्त होतय काय, म्हणजे आमचं कुळदैवेत आहे ना ज्योतिबा त्यामुळे आम्हाला सार आं जायाय लागतंय ज्योतिबाला.
होय होय.
बाळूमामाला पण जातोय आम्ही आदमापूरच्या, अमावासेला वगैरे नाहीतर आ धेमध्ये दर्शनाला.
आमचंपण असंतय आदमापुरला व
अहं. आदमापूरमध्ये मग तुम्ही देवस्थान वगैरे ते कधी म्हणजे निवांत असं जाताय की अमावसेला वगैरे जाताय?
अमावस्येला वगैरे नाही असं मनातं आलं की जायचं, अमावशेच्या आधी. वगैरे, अमोवस्याला भरपूर गर्दी असते.
प्रसाद घेतलाय काय तिथं तुम्ही अमोशा हेला बाळु मामांचा?
हो खाल्लाय पण लहानपणी खाल्लाय, आता नाही खाल्ला.
ह म्हणजे मला कुठल्या पण देवाला गेल ना. तिथला मला महाप्रसाद लै खायला आवडते. हा तिथं गरम गरम भात आमटी असते बाळु मामाच्या प्रसादात. रोज चालू असते खरं. केवढी पण लोक येऊ देत. तेच्यासाठी महाप्रसादा
आम्हाला ‌कसं लेट झालेल ना, बाहेर पडायला घ घरूनच त्यामुळं कसं. आम्हाला प्रसादच भेटला नाही. दर्शन घेवू स्तो पर्यंत प्रसाद संपला.
परत गेला ना, त्यावेेळेला घ्या प्रसाद. म्हणजे थोडीशी गर्दी पण असते सोडा. म्हणजे आपल्याला कसं होते. ते रांगेत लागायलाच आपल्याला नको वाटते ते. एवढी गर्दी असत्या. त्याना एक एक जण वैतागून प्रसाद घेत नाही, तसंच बाहेर पडतात मग.
होय मग तेचं आम म्हणजे आमच तसं नाही. आम्ही किती पण असू दे उभारतो पण. त्या वेळेला सपलेलाच मग राहू देच म्हणलं.
हा हा ठीक ये परत गेला ना, हा ठीक ये.
हा काय रे तू कुठं फिरायलास.